पाऊस हाय?
आवाज आला?
पाऊस यालाय काय पाऊस आहे काय म्हणलं?
पाऊस आहे काय म्हणलं?
होय पाऊस हाय की.
बाई भरपूर आहे बाई पाऊस इकडं.
हो इकडं पण लय आहे व पाऊस.
हम्म काय मच्छर भरलेत मच्छर भरल्यात भर
उशी घाते
हम् काय जेवण झालं? जेवलो बघ आता ताटं ठेवल्यात नसतं आता गॅस कट्टा गॅस घासायचं आहे सगळं.
हा ह माझं पण भांडी नुसती गोळा करून ठेवलय. त अजून पुसून पुसून काय काढाय नाही.
हो मी पण आता गोळा करून ठेवले त. हॅलो
हां बोल की
मी पण गोळा करून ठेवलंय म्हटलं आता घासणार आहे सगळं चकचिकित करून मग झोपणार सकाळी जायचंय का मला पण.
हा हा.
हम्म.
माझं बी घासायचे जरा आहे चार ताट नुसते आता जेवलेले परत सकाळन घासतो बाई. म्हटलं आता वळल तर पाहिजे ते कोल्हापूरची मुलगी. ती फोन केल ती, ती म्हणाला लागली माझं अठरा कॉल शिल्लकक म्हटली.
अरे बापरे! मगरे एकदा.
आणि कधी व्हायचं मला टेन्शन आलंय म्हणालागली, आणि प्लीज म्हणालागली माझं नस म एक, माझा एक कॉल नुसता उचला म्हणाला लागली मा पण टाकलेली ग्रुप. मग बाई म्हटलं कर तिकड असू दे दहा मिनिट तर माला तीन वेळा मी तिला. केले म्हटल्यानंतर एकदा बोलायला काय होतेय म्हट.
हम् हम्.
मा
ते आधी, आधी करायचं म्हणा आ आता अठरा कॉल होईस पर्यंत कशी काय गप बसतीस मणा त्या पुरीला.
अगतीनी कोण म्हणाय लागली मला हेच करना म्हणा लागली मी प्रत्य प्रत्येकांना कॉल करून विचाराय लागले म्हणा लागली कोण रिकाम आहे काय वेळ आहे काय दहा मिनिटं. सगळे नाहीच म्हणा लागल्यात म्हणाला.
त्या ॲप असणार यांनाच बोलत बसायचं म्हणा आधी पहिला करायला पाहिजे ते नाही घ्यायला पाहिजे ना प ते.
म्हणजे कसं कोण वेळच देणार म्हणतय का दहा मिनिट असं. प्रत्येक जण विचारल ते नाहीच म्हणायला लाग.
मग ते जेवढे कॉल त्यांचे होणार तेवढे त्यांना पैसे मिळणार न तिला.
होय तेवढंच पैसे मिळणार.
हम्म आता तुझे किती रिजेक्ट झाले त्याले काय माहिती.
आठ.
हो काय? आठच ते पैसे कटवणार तुझे.
आठच गेलं की तेवढं तेच दीपाला.
दिलं म्हण बरं झालं ते मला माहित असत तर अगोदरच ते गे नसते माझ्याकडन तीन कॉल तिथे.
होवा. मग ते दीपाला फोन केलता मनालागली. तिला अ काल वैभव बरोबर बोलताना. तीन मिनिटातच कट झाला मला घोरतो लावलो आणि कट झाला तर काय करायचं.
हम्म.
मग तिला म्हटलं बाय मी-मी कट- केल्याशिवाय तू कट करू नको म्हण आणि रेंज मध्ये बस म्हटलं.
ह मी पण बोललो होतो सोडतीला मगाशी.
उठूनच बसलोय म्हणा लागली मी.
ह मला हे टाकली आहे बघ. चांगले टाकले स्टेटस आईसारखी सासू मिळायला नशीब लागते. हस काय का टाकले हम्म लव येऊ मम्मी. प्रि हे दिपू नामच्या. टाकली आहे मला.
हा-हा तेच की मगाशी मला म्हणाल त मला मम्मीने मी फोन केलतो मम्मीसनी. म्हणाता दिदीच अजून तू केलतीस का?
हा.
म्हणा लागली मग अशी मम्मी ना मम्मी म्हणाल तर म्हणा लागली दि तिसं अजून टाक कमंप्लीट व्हायचे आहेत फोन केलं फ्रूटचाल म्हणून. तुम्ही मला का दिवसभरात केला नाही अस म्हणायला लागली.
हम्म्म ह बर मग.
हॅलो!
बोल की
मग तेच मला म्हटले तुम्ही का दिवसभरात मला केला नाही. मी म्हटलं माझ्या लक्षातच आलं नाही बा म्हटलं.
हा हा हा.
मग तिला पहिला मी मेसेज केला हाच काय म्हटल रिक का मी तर हाय म्हणालागली अजून त्यांनी यायनी आणि करा म्हटली फोन. होय मग ते कुठे जेव्हा गेलाय म्हण बाहेर मी म्हटलं तू काय केलीस ग मी बाात आणि आमती केलय आणि खालो म्हणाला.
हम
एकटी साठी करू वाटत नाही जेवण. ह होत म्हणा लागली सकाळची आमटी जर अशी भातते तेच खाली वाटत.
काय करायचं.
ना परत टीव्ही बघत बसले म्हणागली फोन घेऊन बसली ती आता.
हम्मम
म दहा मिनिटात तेवढं बोलली. रेंज होती अडकळत अडकळत आवाज येत होता असं ते बाई म्हटलं बोल.
मग रे! सेकंड चालू होते.?
होय चालू होते की बरोबर झाले की सहाशे चौतीस सेकंद.
हम् हम् हम् मग तला आता जो पण नाही तोर्यंत का करतो म्हणा यायच ते वीस तोपर्यंत का आणि दोन कल
होय मग नंतर बघे की आता अनेक तुला करतो आणि लास्टचा तिला करतो मग.
हम्म तिला काय म्हणायचं? तिला काय म्हणायचं माझा याला दहा मिनिटं लागतात ना एक कॉल व्हायला म्हणायचं तोपर्यंत तिचा कॉल वीसपर्यंत तुला होतोय म्हणायचं काय माझा झाला कि तिला कर. तिचं झालं की पुन्हा मला कर म्हणजे लास्ट सपते मग असं कर म्हणजे मला दहा मिनट तिला दहा मिनट. तिला दहा मिनटं मला दहा मिनटं म्हणे दो्ही मॅच होते तुझं किती दोन राहिलं का तीन राहिलेत आता?
माझा आता यो सोडून तीन राहिलात.
मग आता माझा झाला की तिला कर. ना तिला सांगून ठेव ना मम्मीला करतो म्हणायचं लास्ट तुला करतो म्हणायच म्हणजे झालं म्हणायचं.
बाराच्या आ कमप्लीट करून करायलाच पाहिजे अकरा वाजले आता.
होय आता रुद्रनें दहाच केलाय काय करायचा सांग?
मग त्याला तेवढ्याचच पैसे मिळणार दाद्याला
हो
तुझे झाले ना बावीस?
माझे आठ तेवढं म्हणजे कसं आठ झाल्या ते कॉल
तुला ऑनलान येणार पेमेंट
हो होय
कसं महिन्याच येणार का आठवड्याच येणार?
बघू की आता.
बर ब ते पहिल्या पूर्ण चौकशी करा सगळं व्यवस्थित. त्याही काय मग बोलू जाव.
आणि बाजारातन केला असा?
नाही गेलो मग तुझ्यासाठीच तर गेलो नाही म्हटलं आता कॅन्सल करून पाऊस पण होता आणि चांला बाजार मा अजून बाजार भी भरून ठेवाय नाही टकलाय तिथच पुढं.
सगळं भरून बी ठेवलं नाही जाणलं मग अे कांदे टमॅटो फ्लावर कोथिंबीर
मग चिकन, मटण आणला असचीला?
होय आज आणली की येताना काल चिकन आणलेलं आज मटण आणलेलं येताना.
म आमचा वी काल आणला त चिकन
हम
आणि मटण परवा दिवशी आणलं तर आता पोरं काय खातात मटन मला काय आवडत नाही ते खाऊ वाटत नाही बाे आणि कालंबी बिर्याणी केली ती
हम्म हम् हम्
म आता घरात कोण आम्ही तिघच पोरं खातात पोरं दोन आणि मी इकडेच खातोय चिकन तेने खात
अलला
नाही ते जायला मला आलता मगाशी काय की घरात
मी एकट्याला कस काय ठेऊन गेली गईल
हो त्यांने दोघंजण गाडीवरन गेल्यात
चुनवती आणि रुयाला का हर्णय म
काय माहिती नाही म्हटलं असेल तो
काट
मोठी गाडी असते तर गेला असतात ग एकदम मग ते चिन्नूला चिन्नूला आकाश आता आठ दिवस झाला फोन कराय लागलाय म्हणून
हम्म
मग तो एकटाच जाणार होता मग आकाश म्हटल्यावर त मग सगळेजण या म्हटल्यावर म्ह म मामी म्हणा लागल मी तर जातो म्हणाल नाही तर मा आणि बोलणार ताही नाही गेलं म्हणजे एवढा हवस ना पहिला वाढदिवस केलात आणि नाही गेलं म्हणजे रागी म पण म्हणताना गेल्यात
केलता म मग बापूस निकन मी बापू त म्हणालत मला काय निलतं काय आणलं तर म्हणटलं कपडे आ इर आणलं तर म्हणटलं आम्हाला दोघास नी परयान काय घेत त विचाराल त ग
हा हा
काही नाही आहेर आणला का म्हणलं
हो आईरा आणला तर म्हणली नाही मला काय आवडाय नाही साडी ती
आता काय करायचं मग ह्याच नाही आवडली साडी त्या दिवशी नेसून ह्यायला गेलतो बाई शखकर सिमणापूर्ला असंदे तिकडे तर काय करायचं आणले तर सगळ्यांची नेसली आणि तिची नेसली नाही म्हनल तिला राग येणार नाही काय
तेनी म्हणलतीत तेने तस मनग मण म्हटलं नाही हो ममला आपप्रणच मानलतप आहे
हम्म
नेसल्या पाहि मम्मीने म्हणाला साडी
हम्म नेसत्या म्हणा तुमच्या मनातलीच येत ते म्हणायचं तसल मी कोणाला असलं तसल म्हणतच नाही कं म्हणायचं तरर तुम्ही आमच्या तुचकी करून दिलीय नाही नाही तुझ्या लक्षात तू करून दिलंस सोड मला तिची साडी नेस म्हणून खरं मी आता त्या दिवशी नेसायला वेळ कुठे होता सांग त्या दिवशी अनितान लगेच म्हणली कशी माझी नेसा म्हणली साडी म्हणता आणि मी ते ब्लाऊज बी बघित नाही काय नाही बघितेस ना दुसरी साडी एक
आणिम्ही फोटो त्यांना फोटो करून आणलाय तसच आहेाय ते
शानच आहे कुठला वैभव पण ते लगेच प्रेम पण करून आणला पैसे किती म्हणा अडीच हजार रुपयाे म्ह करून आणलाय म्हण कसली असली करून आणली आहे ब प्रेमतेन
च्या मोठ्या आहे म्हणा लागय एका खिडकी उडी
कशाला एवढी मोठी करून आणली लोकाच्या घरात ते काय घर स्वतःचवी म्हणा. आपल्या घरात करायचं.
मी म्हटलं की स्वतःच जर घरात गेलं म्हणजे मग तेव्हा दुसरी आणि करणार की
ह ते काय फोटो माझा सवनी बी नि काय नाही की असं सगळी अशी इकडे तिकडे इस्कटलेली. आणि ह अवतार होता त्या दिशेने तसाच फोटो काढलाय माझा आणि तसच त्या फोटोची फ्रेम करून आणली शहाानने.
होय करून आणलंय आता अस तीच आणणार म्हणाला करून मी.
ह ह ह. चांगला निघलाय सल कुर्त तेजत बाकीच्यांचा माझा थोडा फोटो मला काय आवडाय नाही.
माझं गॉगल्स सगळ्यांनी घालाय नाही मीच खो आणि एकटेच गॉगल.
हिरोपियन तुला कळाय नको ते कळायला नाही.
आग आमही आणि माझा काढाला तो माझा एकटीचा काढला तोपर्यंत तू आलीच गडबडीत क नाही. तेवढा त्याच्यात हे केला ग तो.
पण चांगला निघलाय फोटो ते मस्त निघलाय.
म्हण ना हे केलं आम्ही ते जाण्याच्या गडबडीत एक पोरांची गडबड.
हम.
फोटो काढायची शंभ्या काय ते सरळ काढतंय एकाच्या वर एक.
किती मिनिटं झाले लक्ष दे बर का?
रील करा लागलाय तो.
हम्म म्हणला मला रील करायच चालय मनुषंगतन गेलायतवा.
शंभू ग रील तयार कराय लागलय.
करू दे करू दे काहीतरी कशात तरी पुढं होऊ देत तर होऊ देत. कुठे गेलाय म्हणा मुंबई गेला य म्हण.
कोण?
राम्या.
काय सांगाय नाही बाई आमला काय.
बापू मला म्हणाल त.
अे तरीच कुठे दिसाय नाही तो.
आंमल्याच्याने घरी ऐकलं म्हण म आता पैसेच कटाय नकोत काय? आं. मग मी या कुत्र्याला म्हणाल तुम्ही आमच्या बाबा तू काय पैसे त्यांचं इस्कटिसतो का तू का जाऊ नको तुला काहीस त्वरक का गोड बोलतत आणि नंतर तुला नाव ठेवत्यात हे. पैसे संपवायला कारणीभूत ह्यो होता.
त वाच ग ते परत फोन चालू राहूनते मी लगेच. हा तुला करू काय आता लगेच?
करना तर. कर लगेच लावणार आहे तिकडे लावू ग पहिला मग मी तेवर का गॅस कंटाळून पसून येतो त्यावर का. तिला सांग तस हा तिला सांग मेसेज करणं तर. हा हा तो आला असता तर बघ. पहिला आधी आलाय का विघ्ने मला को गॅस कटापसून येतो म दहा मिनट बघ तू तिकड न कर कर कट कर.